ह बोलत आहे येतोय येत यावस झालं जेवण वगैरे झालं हम् आमचं पण झालं म्हटलं चला थोडस चक्कर मारू बाहेर फिरू म्हटला
हो ह चुंदकाय छान वागतर
हा मस्त छान आमच्याकडे मस्त हवा असते मोकळ वातावरण आहे सं दिवस भर कंटाळऊन जातो खूप
ह घरात दिवसभर मुलांच घरातले काम वगैरे भरपूर असतात नाही का
खूप खूप त्याच्यातच चालू राहं दुपार त्याच्यातच होऊन जाते सोतला वेळस नचतनगयला
ह् आपण फॅशन वर बोलायचं
हो कशी ग चालेल चालेल. फॅशन बोलूया फॅशन आता काय सगळे फॅशनच झालेले सगळ्या गोष्टीं.
आता कस वेगळ्याष आहे सगळ् या आता अ अधिक मास गेला त्याची पण एक.
ती फॅशनच आहे आता परि आता तुम्हाला सांग देवांचे लग्न आहे ना हे लग्न पण काय आता लग्नाचंय फॅशनच आहे, नाही आता पहिले कुठे काय एवढं मोठे मोठे कार्य वयचे संगीता मेंदीेहहि फक्त. हदीचा कार्यक्रम व्हायचा लग्नाचा कार्यक्रम व्हायचा झाय लग्न नाही का शर्ट. कट मध्ये आता प्रत्येक गोष्टीचे भाषण झाले ते.
एंगेजमेंट होते एंगेजमेंट झाले. एंगेजमेंट तेव्हा पूर्वीचे एंगेजमेंट पण. खूप वेग होती म्हणजे कस राहाय चंयच आणि संसद महातारे लोक आलेले अस आणि त्यावर तेव नवरकडे बघणार
हं हं आता कोणी म्हात रे लोक दिसत नाही आता. सगळे टळखपरपुरी सगळेला
एक त्याचे वेगळेच फॅशन आली. एंगेजमेंट झाली का वाटते ते त्यांचे काही आवाज. वगरे डान्स करायचे वेगवेगळे डान्स करायचे नंतर त्यांचा परत कपल डान्स होत. त आधी असं पूर्वी नव्हतं असं काही पूर्वी कस होतं अजून होलीपर्यंत. नव त नवरी एकमेकांचं तोंड सुद्धा नाही बघायच ले मोठी व्यक्ती बघवणारली तड न गर आवडली
कसं काय आपण हं हं ह.
नाही पण पूर्वी होत घरातले बघ गेली त्यांना आवडला मुलगा किंवा मुलगी आवडली तरच हो काव तेच आता तर त विष अता य कायसतय सगळ गेल ता मुलं सुधा नाही कस बघत की, मला मॅच होत्या. तेखा
ती पण बघते मला मॅच होते, का मला ऍडजस्ट होते, का सगळं काही. पण मग तुम्हाला असं वाटत नाही का नाही नाही. फॅशनच्या नावाखाली त्या आई बापाचा किती चुराडा होत असेल काही. म्हणत असल आता बघा न त्याच बघून लोकांच कस हेवा देवाच करतात की नाही. याच त्याचा आत अस.
अ जती का आ अ इ तर मध्ये कास्ट मध्ये लोक हो.
कोणी कर्जात कोणी लोन काढून. एवढं फंक्शन करतात.
भरपूर येणार आहे, नाही पण किं चुकीचं पण आहे, फॅशन कर. तेवढे योग्य पण आहे. म्हणजे चुकीचं काही नाही त्याच्यामध्ये कि आपलीच पर्सनलिटी डेवलप दिसते पण कुठेतरी.
ह
हो आवाज आवाज ब्रेक होतोय तुमचा आवाज ब्रेक होतोय.
आवाज नाही येत का. हा येतय का आता आवाज आ
पूर्वी खूप हे होता हो. पूर्वी कसं होतं फॅशन तरी करायचे पण मग ते पूर्ण अंग साकण कपडे असायचे. आता मी माझ.... हो आता कि जुून फोटोच बघायचा बघा..
मग कशी किती छान त्यांचं डेकोरेशन त्यांच मेकअप अस. म म.... आणि आता कसं झालेलं आहे म्हणजेक्षा काय ते अंग... प्रदर्शन कुठं काय कुठं काय काय काही खरं... नाही राहीलं
वरे खात...
नमस्ते...
फक्त देखावा क लोक... एक फॅशन म्हणून पण ती फॅशन चुकीची आता पण...
किती पहिले... शाळचं बघा पहिल्या शाळच कसं राहायच रूल राहायचे दोन व दोन वेन्या आ तो शाळेचा.. युनिफॉर्म वगैरे नाही का आता किती फी झालेले आहे.
अ ब...
आवाज ब्रेक होतोय ते आवाज ब्रेक होतोय आवाज ब्रेक होतोय तुमचा...
हा नेटवर्क तुमचा पण होतोय माझा.... तुमचा जीव होत..
हा... हो हो हो... ते जरा काल परवा सु प्रॉफ... हा हा प्रॉब्लेम येतोय काल पासून नाही पण आता.... बघा तुम्ही फॅशन म्हणून आता सगळ्या जुन्या फॅशन हळूहळू पुढे येता आहेत का? अधी नाही का पाया ते अ फूल् स्लीव्हचे ब्लाऊज वगैरे... यच आता बा ते फॅशन म्हणून पण करतात त्याच्या...
म्ह ड्रेस... लग्न झाल्या ना त्या लेडीजलावर का सगळे ड्रे वन पस शॉर्ट कपडे घालायचं खूप हान होत... पण आता बघा जी जुनी फॅशन होती ना साडी आता ती ट्रेंडला आहे लोक मग सगळ्या बायकांना... पुरी सा साडीच घेतली पाहिजे साडी ट्रेंडला म्हणजे साडी... फॅशन आलेली आधी... च होती साडी आता तरी पण मग त्याला.... करतातच फॅशन फॅशन फॅशनच....
आता नाही का आपण ते हे.... का आता नऊवारी लू जो... ते आपल्या जे घरजायच्या त्यांच्या काय असतात नऊवारी लुक आता न प्रत्येक नवरी.... किंवा नवरीच्या कलोऱ्या कोणी असं असेल त्याला म्हणजे कुठे आवड असेल त्याला.... घाय आणि आज आता ते नऊवारी सुद्धा कोणातयनेसवता येत नाही. मुळे काय करत. रेडीमेड वगरे घेतात पण म त पण पण... आता म्हणजे हळू हळू हळूहळू बरोबर म्हणजे मागचे जे अ... फॅशन होती ना मागची. बरोबर आहे तेे... आता ते स्कट स्कट होते बघ ते... कटराहायचे मुलींची मोठ्या मुलींची मोठा म्हणजे आठवी नववी जा... असल्याकडना पूर्ण अंग भरून असते स्कर्ट असायच आणि फुल स्लीवज... वरचा शर्ट अस खर तर परत चालेल आता कॉलेज..
आम्ही साड्या पण बघा हा ज्या पहिल्या साड्या होत.. त्यांची पण फॅशन रिटन रिटर्न होते ती फॅशन... डबल डबल होते.
तू परत परत ते चालतस मग...
खूप नाही हा. तेच तर.
अ म्हणजे असं आपण म्ह.
ह अजून-अजून काय म्हनार. आता शाळेची बघा शाळेची कशी फॅशन आहे. शाळेच तसच झालेलं आहे की. तुम्ही आता.
शालमध्ये दोन-दोन वेण्या घालून या येतासा.
मग. आता हे बघा प्रायव्हेट स्कूल आहे. त्याचे बघा ते त्यांच युनिफॉर्म. बघा कसा असतो तो. तो ड्रेस त्याच्यावरून कोट.
ह
ती फॅशनच झाली ना एक प्रकारची तुम्ही पहिल्या आपल्या पहियच्या. त्यांचे युनिफॉर्म बघा बरं कसे साधे सिम्पल राहायचे. खर्चिक नसायचे हे सगळं स्टाईल सगळ. फॅशन नुसारच चालंय सगळं आता.
आता ना म्हणजे आत्ताचा विषय आहे माझ्या मुली. घ्या आणि परत अ शॉप मध्ये पूर्ण झाकलले आहे. आपल्याला बघायेला पण फूड. विचित्र वाटत. कारण ती तीन.
कस तरी वाटत ते. आणि घालणाऱ्याला काही
तेच म्हणलं आता मस्त अंघोळ करून कपडे दिलेली हायत ते. आपण ही फॅशन त्या जीन्स आणि ते त्याच्यावर हाव. आगदी, रोज आपल्याला दिसायचे का जीन्स? आणि टी शर्ट मध्ये ना जायच्या फ्रॉक मध्ये खूप वेगळे दिसायचे. त्यापेक्षा तिथल्या नि घरात आल्या आल्या शूज काढले. पहिले ड्रेस काढून फेकला म्हणजे फक्त ते आता घरच्यानपुरतच वापरू शकते असं असू शकत.
अवघडय खूपच अवघडय, फॅशनच्या नावाखालीच मोबाईल म्हणजे मुलांना पण त्याचे काय काय फॅशनच्या नावा खाली, नाही कुठल्या प्रकारच श कुठल्या प्रकारचं वळण, नाहीचय ते नाही का पण ठीक फॅशन करतात लोक. पहिले कोणी बर्थडे सेलिब्रेट करायचं का? आता छोट्याचा, मोठ्याचा कुत्र्याचा सगळ्यांचच बड्डे सेलिब्रिटी
आहों भारती ताई तुम्ही जे म्हणताय, आता मी एक आठ दहा दिवसापूर्वी नाशिक रोड कडे गेलेलो होतो बर का आत एक वेळी काय पेशन काढतील ते हासायला सुद्धा येतात. कुत्रेला भाव पूर्ण श्रद्धा जली आणि खूप मोठ बॅनर.
म फॅशनच्या नावा खाली काही बी करत्यात.
म्हणजे आपल्या नाशिकचीच गोष्ट आहे. नाशिकचीच गोष्ट आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरून आम्ही रात्री अकरा-बारा वाजता म्हणजे पुन्हाून सांग थोड. सरस्वती मानतो. बघ. बघत. बघत. बघत म मी म्हणजे माझ्या डोक्यात अस अचानक. कि कोण गेला असेल. ब विचाराल तर एवढं मोठं बॅनर आहे. तर मला. एक काय नाही. कुत्र्याला सुद्धा भाव पूर्ण श्रद्धांजली म्हणजे लोकांजवळ. पैसा आहे. तो पैसा कुठे उढवायचा काही खूप. वीचित्र. रजवत होऊन गेलेलं.
हम्म खरी गोष्ट आहे फॅशन फक्त लोक आणि आजकाल तासच झालेलं आहे पुढच मग नाही फ फॅशन म्हणून राहायचं वागायचं मग काही का नसे नव्हते मागे पुढे काही काहीच विचार नाही
का नाहीर इ बाबड का
कपडे घालायचे फॅशन म्हणून गाडी घ्यायची
हम
ह आर्थिक एक सांखत पण्या गोष्ट
अ एक गाडी कोणती य त ली ते मगशी तोचं असतं म्हणा एक पप्पडीचं नाव नाही आठवतं त्या गाडीचं त्या गाडीचे का खयच का मागच्या लेडीज ला बसता येत नाही जेंट्स बसलाो चा ड्रायव्हर छोटा दिसतो मागचा मोठा दिसतो आणि स्पीड ब्रेक आला तर किती अवघड हे आप ो न कारण पण हेच आहेत काही म्हणजे ओव्हरलोड पाहिजे. त्याला फॅशन वर लोड फॅशन म्हणता येईल त उघच पा आणि बाळाविष एकदम सरळ मस्त बस मारून गाडीन म बस हे सगळे माहिती का अपघाताचे रोग प्रकार हे सगळे तेच आहे
हा तेच
चला ठीक आहे चांगला होता आपला हो धन्यवाद
धन्यवाद हा काय रे